हॅलो नमस्कार
हा नमस्कार
हा. मी असं ऐकलं की तुमचं केक हाऊस आहे काय?
हा बोला
ह मग मला जरा केक संबंधी माहिती हवी होती केक ची रेसिपी हवी होती.
अ घरच्या घरी करण्यासाठी
हा घरच्या घरी नाही नाही घरच्या घरीच करण्यासाठी
होय का
हा आणि तुमच्या स्टेटसला पण आज बघितलं हॅप्पी अनिव्हर्सरी
हा थँक्यू थँक्यू
पण तुम्ही छान केलाय हा मज ची माहिती सांगा
सांग का बरोबर
ह
घरच्या घरी करायचं असेल तर तुम्हाला पाव केजीचा करायचा का अर्धा पाव केजीचा
अर्ध
म्हणजे अर्धा पावकजीचा केला तरी तो पाव केजी पर्यंत होतोय
हा
हम्म हम्मणजे अर्धा किलोपर्यंत होतोय तो
हा हा
हम्म छान होतेय की सांगते मी तसं
हा हा सांगा सांगा हा
हम्म हम्म बरली उनग्या
हा हा चालेल चालेलल
अ केक मध्ये पण कस मी तो केलेला आजच अ अंडी घातलेला होता
हा हा
हा
ब
त्याचच सांगते मग तुम्हाला
हा हा चालते
हम् परत कधी तर मग सांगते तू म्हणजे व्हेजिटेरियन केक कसा
हा हा चालेल चालेल
चालते हम्म
हम्म सां
चारडी
हा
हा आणि अर्धा पाव के जी मैदा
मग ते मैदा चाळून घ्यायचा का तसाच घ्यायचा
नाही ते सगळ्या नंतर सांगते आधी फक्त तेच त्या साहित स ह पूर्ण व्यवस्थित वितरण सांगत
हा हा चालेल चालेल
अर्धा पाव के जी मैदा अर्धा पाव के जी साखर
हा
एक चमचा व्हॅनिला इसेस
हा
एक चमचा अम आपला बेकिंग पावडर
हा
आणि पन्नास ग्राम तेल रिफाइंड तेल
हा हा
एवढंच हा एवढंच घ्यायचं
हा
चारडी
हा हा
हम् आणि आता कसं करायचं तर अ आता पहिल्यांदा आपण अंडी आणि साखर
ह
दोन्ही मिक्स करायचं
हा
आणि ते बीटर मशीन असते की नाही
हा
किंवा तुम्ही जर ते नसेल तर मिक्सरमध्ये
हा हा चालेल काय
मिक्सर करून घ्यायच हम्म दोन तीन मिनट म्हणजे त्याचा फेस वर येत जातोय असं
हा हा
आणि त्यानंतर मग आप तोपर्यंत ते जरा तसच ठेवायचं आणि मैदा चाळून घ्यायचा आणि त्यातच ती बेकिंग पावडर आपण घालायची जाणून घेतलेलं असत त्यातच
हा
हम् ते झाल्यावर आता हे आपणणजे फिरवलेलं असत ना अंडी आणि साखरचं
हा
तर ते आता पण हे घालायचं अ व्हॅनीलायसेनस घालायच साखर बाज झालेले असत तेव्हा
हा हा
त्यानी लायसेन्स घातलं आणि ते पण आणि एक दोन मिनिटं फिरवायचं एक मिनिट भर
हा हा
फिरवल्यानंतर परत मग तेल घालायचं
हां
हम् तेल घातल्यावर पूर्ण असं ते एकसारखं झालं कि मग जरा जरा मैदा घालायचं आणि हलवायचं नुसतं दा आणि बेकिंग सोडा असतो ना ते मिक्स करायचं
हां
हा आता हे सगळं झालेलं मिश्रण काय करायचं एका भांड्यात हे बसत नाही
हा
दोन छोटी छोटी भांडी घ्यायची
हा
किंवा मग एकच मोठं भांडं घ्यायचं मोठं घ्यायचं खरं
हा हा मग त्याला केकचच भांड लागेल का आपलं साधं असं कुकरचा डबा वगैरे
हा जर्मनचं कुठलंही भांडं चालेल
चालेलल का हा हा
हा स्टीलचं नाही घ्यायचं खर स्टीलमध्ये करपतय हा आणि त्याला खाली बटर पेपर लावायचा
हा
आणि कुठल्याही पण भांडत आणि खाली आधी वाळू ठेवायची तव्यात किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात
हा हा....
त्याच्यात वाळू घालायची....
हा...
एका भांड्यात आणि मग हे भांडं त्यात ठेवायचं ते गरम करायला... सारी....
हा हा आणि जर समजा बटर पेपर नसेल तर...
मग आपण तूप लावायचं भांड्याला....
हा हा...
जरा मैदा घालायचा....
हा...
तो सगळा व्यवस्थित पसरवायचा...
हा हा...
त्याला मैदा चिकटतोय आणि उरलेला मैदा काढून टाकायचा....
हा हा...
हम् तेवढंच करायचं तूप लावायचं... अ तेल नाही लावायचं तूप किंवा लावायचं हम्म..... ह आणि ते झालं की मग त्याला लावलं की... परत हे सगळं केक च मिश्रण घालायचं....
हा हा....
करायला जे ठेवलेलं असते ना त्या भांड्यात हे भांड ठेवायचं.....
हा हा म्हणजे ते साखर आणि अंडी मिक्स केल्या त्यात तो मैदा घालायचा का.....
हा हा... मैदा पूर्ण घालायच आणि त्याला जास्त हलवायचं नाही ते नुसतच.... एकसारखं मिक्स करायचं अगदी कुठळ्या न होतील एवढं... मिक्स करायच् ते मिक्सरला नाही लावलं तरी चालते....
चालतेय का हा हां..
ह किंवा एखादे चमचान असं मिक्स केला तरी चालते...
चालते....
हम्म..
हम् हम
हम्म आणि हे झालेलं मिक्सर आहे म्हणजे हे सगळं सेट केलेलं.... ना ते भांड वगैरे ते असं बडवायचं म्हणजे त्यातलं एर असत ना ते बाहेर पडतय...
हा हा....
हा आणि ते गरम झालेल्या म्हणजे वाळूच्या भांड्यात... ते ठेवायच.....
हा हा चालेल....
हम्म.... आणि एक वीस मिनिट ठेवलं तरी वास होते आणि वर झाकण पूर्ण..... काहीच नाही.....
मग....
झाकण अगदी थोडस ओपन ठेवायचं कारण जी वाफ होता ना तयार..... मग ते पाणी पडतय परत केक मध्ये मग.... तसं नाही करायचं थोडस ओपन ठेवायचं.... जरास अगदी थोडस नकळत..... हम्म जेथ वापशी जातात... जर कुकरमध्ये जर करणार असाल कुकरमध्ये.... भांड ठेवायचं असेल तर कुकरची रिंगी पण काढायची आणि शेटी पण काढायची....
हा हा असं काय चालेल चालेल....
नाहीतर मध्ये दोन्ही खराब होते कुकर पण खराब होते....
हा हा चालते चालतय.....
हम्म
आणि अजून कुठल्या प्रकारचा केक येतोय
वीस पंचवीस मिनिट जर हे ठेवला ना व्यवस्थित
हां हां हां
केक छान फुलतो अगदी बारीक मध्येच ठेवायचं लई मोठं नाही करायचं गॅस कारण पहिला आपण ते तापवलेलं असत कुकर किंवा भांड त्यामुळे
हा हा आणि जर समजा वाळून नेल तर मीठ वगैरे पण ते काहीतरी करतात ना मीठ घातलं तरी
मीठचं टेम्परेचर खरं जास्त असते त्याच
हा हा
आणि त्यामुळे केक करपायची शक्यता जास्त होत्या
असं आहे का हा हा
तापतली त्यामुळं माळूस ठेवलेली बरी
चालेल चालेल
ओव्हन असेल तर ओव्हन चालतय
चालतय काय ओहन मध्ये पण होतोय
हा ओन मध्ये पण होतय
चालख
वनसला तरी आपण भांड्यात ठेवू शकतोय
ओके ओके ठीक आहे चालेल मी पण करून बघेन असा पद्तीने मी केला होता खरं तो का एवढा हे झालेला नाहीये मग तुमच्याबद्दल ऐकलं होत जरा तुमचा केक हाऊसई छान करताय वगैरे मग म्हंटलं विचारून तर बघूया
ला होईल बघा करून एकदा आणि पण छोटी छोटी असतील ना तर पाच अंडी घ्या कारण एक एकदा अंड्याच्या साईज वर पण असतंय केक फुलायचं
हा हा चालेल चालेल
ताजी अंडी घ्यायची आणि छोटी छोटी जर असे म्हणजे आधीच्या अं आकार आणि आत्ताच्या अंडांचा आकार खूपच फरक पडलाय
हा हा का आणि त्यात कलर वगैरे घातले तर चालतील काय आपले खायचे कलर
हा घाल त्याच्यापेक्षा मि मग लायसेन्स घालायचं नाही पायनप लायसेनस घातला तर क पण येतोय
हा ते ते का हा हा आणि मुलांना म्हणजे केक वर ते चेरी वगैरे ते चुटी फुटी असं काहीतरी काहीतरी असते ते
ते सगळं शेवटी घालायचं आणि ते कसं घालायचं ते आधी एकदा पा दोन घ्यायचं तुटी फुटी कारणचा कलर आहे तो काय केक मध्ये मिक्स होते मग तसं करायच हा ते एकदा पाण्यातन काढून घ्यायचं आणि मग घालायचं कारण त्याला कलर जास्त लावलेला असतो छोटीच राहतेय कलर पण राहतोय पण तो पसरत नाही म्हणजे गरमी ना म्हणजे गरम करतोय ना आपण केक उसरत नाही त्याचा कनर्थ उरत हा तसच ठेवायचं आणि मग त्यान लास्ट ला अगदी शेवटी म्हणजे गरम होत असते ना आपण एकदा ओपन करतोय ना कक एखाद्या चाकूच एकदा धारदार ए ना चाकू न बघतोय ना तेव्हा जरी जरासं आपण ते चोको चिप्स म्हणजे चॉकलेट चे थोडेसे तुकडे जरी त्यावर घातले तरी चालते.
हां हां आण ते मुलांना पण आवडतेच.
हां वितळत नाहीत आणि ते राहतात तसेच.
हां हां चालेल हां ट्राय करीन मी एकदा तशा पद्धतीने केक तुम्ही सांगि
हां आणखीन आणखीन एक त्याला ऑप्शन आहे म्हणलं तर म्हणजे जर आता चॉकलेट साधं डेअरी मिल्क चॉकलेट आपण घ्यायचं रायचं ते चॉकलेट आणि आपला केक सगळा झालाय तर त्या त ते त्यावर एकदा एक सर्कल सर्कल सर्कल काढायचं आणि तसच ते काडीने फिरवायचं नुस्तं.
होय काय?
तो मार्बल केक तयार होतोय आणि ते तसंच तो पण मुलांना आवडतो मार्बल केक चॉकलेट मार्बल केक.
चालेल चालेल ट्राय करीन मी.
हम्म नक्की एकदा बघा तपासून.
चालतय चालतेय आणि रेसिपी सांगितल्याबद्दल धन्यवाद.
हा पुन्हा आणि काय अडचण आली तरी करा आहे आम्ही अँवलेबल. बर बर चालतय हां. थँक्यू हां हां.
चालेल धन्यवाद.
हां धन्यवाद.
हां.